हॅलो हा यालाय की!
हा तर तू फ्री आहेस दहा मिनिटासाठी?
आहे की, आहे की. अरे नीटच तर बोलायलोय बोल ना!
तर मला बोलायचं होतं की आपल्या जुनी रुरडा परंपरा आहेत ना त्याच्याबद्दल मला दहा मिनिटं डिस्कशन करायचंय.
हा बोल की!
हा! तर जसं आपण बघतोय की जुन्या परंपरेत कसं होतं की बायकांना तेवढं फ्रीडम किंवा तेवढी मोकळीक नव्हती. चार लोकांमध्ये जाऊन बसायची किंवा अ त्यांना कसं शिकवलं जायचं की तुझं जे पण आहे काय आहे ते चार भिंतीतच आहे चार भिंतीच्या बाहेर तुझं काय फ्रीडम नाही आहे किंवा तुला काही तू काय अपेक्षा करू शकत नाहीस किंवा तू जास्त शिक्षण घेऊ शकत नाहीस. माणसाच्या खांद्याला खांदा देऊन चालू शकत नाहीस.
हम्!
बायकांना जुन्या काळ शिकवला जायचं.
हम!
परत बालविवाहे आशे प्रकार घडायचे
हो.
बालविवाहामध्ये बघ बघशील तर बालविवाहामध्ये लहानपणीच मुलींच किंवा पाळण्यातच मुलींचं लग्न ठरवलं गेलं जायचं
मुलांचं पण लावायचित की!
हो बरोबर आहे मुलांच पण लावायचं पण मुलांना त्या काळीस सुद्धा फ्रीडम होता आणि या काळी सुद्धा त्यांना तेवढं फ्रीडम आहे, आता जस बघ बघ ह्या काळी पण आपण बघू शकते की मुली रात्रीच जास्त बाहेर नाही दिसत, पण तेच तू मुलांचं बघ मुल कधी पण फिरू शकतात बाहेर रात्री एक एक, दोन दोन तीन तीन माझ्या सोबडून बाहेर फिरू शकतात. बरोबर आहे ना? ह्यात काही चुकीचं आहे का नाही. तसंच तेच तू मुलींना कम्पेअर करणं आता थोड्याफार मुली असतील थोड्याफार मुली म्हणजे तेवढं धाडस करत असतील की हा बाबा मी बाहेर फिरू शकते किंवा जाऊ शकते. करू शकते पण पूर्णच जनरेशन आहे का तशी नाही पूर्णच तेवढं फ्रीडम नाही आहे मुली ना कि बाबा हा त्या जाऊ शकतात बोलू शकतात करू शकतात नाहीये. तेच त्यासाठीच कि आपण आपली जी पुढची जनरेशन आहे किंवा जी यंग जनरेशन आता होणार त्यांना आपण आपल्या जे जुने परं जुने परंपरा आहेत त्या सुद्धा शिकवायच्या आहेत, त्यांना मातीत राहायला सुद्धा शिकवायचं पण तसच त्यांना स्त्रियांची इज्जत किंवा स्त्रियांना समानता देणं हे सुद्धा शिकवण तितकंच गरजेचं आहे. जस आता जुन्या काळात शिकवलं गेलं की हा बाबा स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन नाही चालू शकत किंवा पुरुष जे काम करू शकतात, ते काम स्त्री नाही करू शकत असं शिकवलं गेलं बरोबर? तेच आपण आपल्या नवीन जनरेशनला किंवा जी युथ जनरेशन आहे त्यांचं माइंडसेट काय आहे की हा बाबा जे काम पुरुष करू शकते ते काम स्त्री सुद्धा करू शकते हॅलो माझी वयस येते ना
होय हो यायला लागलं बरोबर आहे तुझं म्हणणं
हा तर तुझं काय मत आहे ह्या गोष्टी ीर कि हा बाबा आपण आपल्या जनरेशनला काय शिकवलं पाहिजे ह्याच गोष्टी शिकवल्या पाहिजे
जनरेशनला शिकवला पाहिजे कि इक्वालिटी अ इक्वेलिटीचा वुमेन आणि मेनमध्येध्ये इक्वेलिटी पाहिजे आणि कुठल्या पण भर्गीला असं वाईट नजरेनं बघू नये असं पोराण शिक लं पाहिजे अजून अजून काय करायला पाहिजे माहिती आहे का आता बघ तू म्हणतेस की रात्रीचं पोरीन बाहेर सोडत नाही तर तरी रात्रीच जाऊन तरी काय जस की जॉब असला तर एक ठीक आहे
हा
ना विषय आता बघ समज आता नुसत खरं खर तर मेन म्हणजे पोरीना नाही पोरांना शिकवलं पाहिजे आपण कि बाई कुठली तररी पोरगी रात्रीच झाले तर तिला सुव्यवस्थित तर असताना पोचवायला पाहिजे उल उगच तिच्या मागं काही टवळ का्या करत फिरायला नाही पाहिजे
हा पॉईंट मला पण पटला तुझा की हा बाबा आपण मुलींना नाही मुलांना शिकवायला पण
ला शिकवायला पाहिजे
हा कि
ती काय ती तिथं काम करणार रात्रीच काम असणार त क क मु आप ठेवा ब कुणा पासून सेफ ठेवायला बघते मुलींना मुलांपासून का कुठल्या पण मुलींपासूनच असं होते असं कधी होते काय तर असं कधी म्हणतेय का आपण की बघ ही मुलगी ते तुला म मारल का करायला असं तस म्हणतो का आपण नाही मुलांनाच पहिला म्हण सांगायला पाहिजे आपल्याला कि असं नाही करायला पाहिजे जसं कि वाईट नलं नाही हम् इक्वलच ठरावयला पाहिजे बस थिंकिंग बदलायला पाहिजे
हा तर न्यू जनरेशनच
अजून पण काय काय तसं पोरं असत कि जसं त्यांची मुलगी म्हणत असते म्हणजे की मुलगा तिची फ्रेंड किंवा कायत म्हणत असते कि मला जॉब करायचाय पण ते मुलं म्हणतात की मला नाही कर नाही करू देणार भले तिने एकदम ओढ असं ना तरी असो त्यांना बोलता काय काय रिस्ट्रिक्शन्स लावत्यात तू या वेळेला बाहेर जाऊ शकत नाही. त्या वेळेला बाहेर जाऊ शकत नाही. असं ते नाही पाहिजे लावायला नाही पाहिजे.
तो माइंडसेट बदलायला पाहिजे स्त्री स्त्रियांना पण किंवा त्या लेडीला पण तेवढीच इक्वेलिटी भेटायला पाहिजे जेवढी त्या पुरुषाला आहे
हो तेच तर आता बघ ना तसंच आता आपल्या कंट्रीत एवढं हे्यावं लागले कार बाहेरच्या कंट्रीत तर बघितलं गेलं तर मुलगी रात्रीच्या तीनला ती काय पण करू शकते तिला कोण काय हात लावू शकत नाही
हो बाहेरच्या कंट्रीज जस तू बघायला गेलास तर जपान जपानमध्ये बघ जपानमध्ये एवढ्या मुलींसाठी सिक्युरिटी फॅसिलिटीज आहेत किंवा सिक्युरिटीचे त्यांनी एवढे काळजी घेतलेली आहेत की मुली एकदम फ्रीली किंवा इंडिपेंडेंटली त्यांचं काम करू शकतात तर कुठे पण बाहेर करू शकतात सेफली फील करतात कारण की ते तिथ तेवढे स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स आहेत कि बाबा हा ते लोक लगेच ऍक्शन घेतात पण आपल्या ह्याच्यात किंवा आपल्या भागात आपण बघायला गेलो तर इथे तेवढे रिस्क रिक्शन्स म्हणजे तेवढी भीती नाहीये मनात लोकांच्या की हा बाबा जर मी असं वागलो तर हे माझ्यासोबत घडू शकतं किंवा असं वागलो तर मला ही शिक्षा होऊ शकते असे र अशी भीती किंवा असं मानसिक त्यांचं एबिलिटी नाहीये तेवढी की हा बाबा मी हे केलं तर कितपत काही होईल माझ्यासोबत वाईट लईत लई मला- अशी अशी शिक्षा भेटेल किंवा तशी तशी शिक्षा भेटेल खरं त्यांना ती भीती नाही पण बाहेरच्या कंट्रीज आपण बघायला गेलो तर त्या लोकांना ती भीती आहे की हा बाबा माझं करियर खराब होऊ शकत. किंवा माझी माझी इंडिपेंडन्स जाऊ शकते किंवा माझ्या रिस्पेक्ट वर गोष्टी येऊ शकतात त्यांना त्या गोष्टीची भीती आहे म्हणून ते लोक तिथले खूप मेचॉरली आणि खूप डोकं लावून काम करतात किंवा डोकं लावून विचार करतात कि या व्यक्तीसोबत असं रेसिप प्रोपेट केलं तर त्याचा रिएक्शन माझ्यावर काय होणार ते लोक असा विचार ठेवून वागत असतात.
तसं तर बघायला गेलं आपला लॉ हाय चांगला आधीच लॉ लिहिलाय चांगला आप तर काय करप्शनमुळे प्रॉब्लेम होतोय. आता जे मोठे मोठे नेता आहेत ते त्यांच्या अंडरचीच ती माणसं असतात चार पाच काय काय एम एल एच तर खराब काम करतात.
हो. बरोबर पण आपण आपण राजनैतिक आपण राजनैतिक विषयांकडे जायला नको तो त्यांचा प्रॉब्लेम आहे तो त्यांची- ती त्यांची सरकार आहे ती त्यांच त्यांनी बघून आपण आपला टॉपिक होता आपण आपला टॉपिक होता की- हा बाबा आपण जे जुन्या रुढी परंपरा आहेत त्या कशा जपून किंवा त्यांचा पण कसा विचार करून न्यू जनरेशनला काय गोष्टी शिकवायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी न शिकवायला पाहिजे या गोष्टीबद्दल ब
मेन म्हणजे जुन्या माणसांच आपण ऐकायला नाही पाहिजे आता मी म्हणतो कारण की आत्ताची पिढी आपण आपण जे करत तेच सगळं तसच होत राहणार कारण की जसं बघायला गेलं की जुन्या जनरेशनला तेच जुने सगळं माहत असणार आणि तेच तेच त्यांनी सांगत राहणार
पण जुने आता जुनी परंपरा तुला एक सांगते फॉर एक्झाम्पल किंवा फ असं सांगते की आता जुन्या परंपरामध्ये सती सती परीक्षा होती तुला माहि माहितच असेल की हा बाबा नवरा वारला तर स्त्रीन त्याच्याच अग्नीमध्येध्ये दहन घ्यायचं पण का स्त्री नस का घ्यायचं तर असं पण हे पाहिजेलं होतं की हा बाबा जमदास ती वारली तर तिच्या नवऱ्याने सुद्धा ति या अग्नी मध्ये दहन घ्यायला पाहिजे होतं ना पण त्यावेळी तसं नव्हतं स्त्रीनेच सगळं म्हणजे सहन सुद्धा स्त्रीने करायचं त्याग सुद्धा स्त्रीने करायचं असं का ही गोष्ट बोलत
आधी ट्रॅडिशन असायचं ना जसं की बघकी आधी जुन्या पाकच जुन्या काळात गेलं तर असं म्हणजे की पाच जण म्हणजे कि स्टोनेज मध्ये गेलो पण तर तेव्हा कस बाई घरात असायची बागग पोर सांभाळायची आणि माणूस असायचा तो शिकार करून आणायचा मग ते तसच पुढं वाढत गेलं किम ते
शेवटी बाई असं मा माणसाच्या मागच राहायला लागली ना तेव्हापासून मग तेव्हापासून मग ते ट्रेडिशन मध्ये काही चेंज नाही झालं ना.
हा पण आता जी ट्वेंटी सिक्स सेंचुरीची पिढी आहे त्यांच्या... त्यांचं माइंडसेट तसं नसायला पाहिजे ना त्यांचं माइंड.. ते कस असायला पाहिजे की नाही बाबा की जर मी मला एवढ फ्रीडम आहे... तर माझ्यासोबतची जी आहे किंवा माझी... पिढी आहे तिला पण तितकंच फ्रीडम आणि तितकंच इंडिपेंडन्स आणि तितकी... भेट भेटली पाहिजे समाजला... जर तिला ती रिस्पेक्ट ती.... अ म्हणजे तिचा इंडिपेंडन्स किंवा तिचा फ्रीडम... भेटत नसेल तर कुठं ना कुठं हि त्या व्यक्ती.... तिची किंवा त्याचे रेस्ट्रिक्शन जस तू म्हटलंस त्या रटिकश किंवा त्याच्या स्वभावा मु तर तिला तो... त्रास किंवा मानसिक छळ म्हणू शकतो आपण एक मानसिक छळ होऊ शकतो ती मेंटली स्टेबल नाही राहू शकत कारण की कधी कधी स्त्रीयाना काय होत की त्याच त्याच गोष्टी रिपीट रिपीट होन कधी कधी ते बस लाऊत होतात
हम्म...
तर त्या गोष्टी न होता.... न होता आपण पुढच्या जनरेशनला कसं शिकवलं पाहिजे काय शिकवलं पाहिजे.... या गोष्टींवर जास्त फोकस केला पाहिजे की हा बाबा जी युथ आहेत... तीच तर स फ्युचर आहे जनरेशन आपण काय आपण पण.... हेच आपण नाही असं नाही खरं आपल्याला जेवढं बेसिक नॉलेज आहे आपण पण आता आपल्या मातीशी घट्ट रुजलेले आहोत... पण जस आपल्या आपण आपल्या मातीशी आहोत तसच आपण आपल्या.... पुढची जनरेशन किंवा जे न्यूरूल्स आहेत रेग्युलेशन आहेत त्यांना... आपण तसच फॉलो करायला पाहिजे तसच इक्वेलिटी दुसऱ्यांना दिली पाहिजे... असं माझं म्हणणं होतं आणि तू जे मला दहा मिनिटं तुझा वेळ दिलास आणि ह्या टॉपिक व... चांगलं वाटलं थँक्यू...
हां वेलकम थँक्यू...
हा..
हॅलो